हॅलो झालं जेवण?
झालं ना तुम
हो का, भांडे घासले का मग?
घासले भांडी, घासले ना.
होव, का.
तुमची झाली का भांडी?
आमचे पडेले, ताटावरून उठले, न पडले आता. ते भांडी कधी घासा आता, ह्यो कॉल असा भी येईना गं, ते असा ठेवून अनं बोलता येत नाही न हा.
हा, नाव
उन्हात आलं का, आवाज कमी येत, कानालाच चिटकाव लागतो.
हं, मला आणखीन झाडून घ्याय च बकटी भरून ठेवायच्या. मी इकडं बाहेर बसलेले, लई पार पाटी
तेला ऐकायला येत नाही.
मी इकडं पाठीमागं बसले. तुमच की आमच्या मोगळा पटांगलं
भिऊणी वाटत का.
बैल पुढं, मग आवाजाचं येत नाही.
हा, ना मग ते रेंजच लई येऊन जात ना गं.
आम्ही पण बाहेर, तुमची लाईट लावेल मी पण
मला इकडं दिसत असती ना आता.
हा, मग मला दिसत असल ना ते
हो, अरे काय आहे याच्यावर?
हा, होऊ राहिले नाय. एक मिनट
इकडं काय दिसणी मला काय. हं, काय चाललंय मग? ते माळ काही लावल का नाही, औंदा भेंड्या बिंड्या काही?
ठेवलेल आहे ना.
नाव काय? ते खायची भाजी अंबाड्याची.
लावलेली ती पण बण झाडंला आणला नाही लावली ती.
हा काय. बरं आताना मग पोरायला डब्याला देव
ह हां
असल्यावर जवळच्या जवळ असल्यावर करीत माणूस. हम्म
बरं झालत दश पाऊस उघडला आज.
हो ना भाई आमचं तितकं गळत होत आता कधी उघडलं नसत ना. पुरं पाणीला क घरात असत. लगे इतकं गळायला लागल होत लगे आता मुलं आता काय कराव बाई. ह् बरं झालं ते उघडलं.
लांब आहे पंढरपूरला चालतान का, पायी पायी?
काकी, कधी गं?
आता आहे ना ती आषाढी एकादशी, पंचवीस तारखेला काय चोवीस तारखेला नाही?
पंचवीसला का?
पंचवीसलईच आहे बहुते माझा अंदाजानं, पण चोवीसला जाण आहे ना आपल, त्या दिंडीत जायचं असल तर.
हो, हो. तवर अडचणी बिडचणीच झालं, काय करू. हम्म
हो मग भाऊला घ्या सोबत गावातलं बंडू येन आला तर जाऊ आपण.
हे येतीलना मला असं बी जायचच होतं.
म्हणले मी बय्याच्या पाप्पाला पण बय्याचे पाप्पा म्हणे आपले पोर रहात नाही.
हा होय
हं मग एक दोन.
ते आहेच ना मगं आता जायचं म्हणल्यावर दोघजण मगं. मामी राहत्या ना?
बाई ते राहतं पण म ते भैया एका टायमला शिवाय तर रे पप्पा येणार. माशी
हो हो मगं नाही मी माणसाने जमतं.
मला सोबत असलं गाव बरं राहतात तसं काही नाही म्हणा पण मगं एका दिवसाच हाय जास्त थोडी. समजा दोन दिवस
दोन दिवस याला मुक्काम राहतं असतो गंधारला.
जायला लय बाई लांब.
काही वाटत नाही हो पण. ते माहिती आहे का इथून ते यांच्यात. पर्यंत शर्णापूरचा पंप आहे का.
हां
तिथपर्यंत चालते.
हां
आंदर पडल्यान टेम्पू राहते, तिथून बसून टेम्पूनं जायचं.
हो का?
हां आणि तथून कितीक बगशी सात किलोमीटर.
हा हा पण मग बसत सगळ्या बसत्या.
हा, काही उभारू, काही असं, काही तसं
होव का?
हा दोन टेम्पो राहत्या ना.
पण ती कधी येत, ते माहित पाहिजे आता, उन्हाळा माहिती पाहिजे आपल्या ती कधी येते?
औंदा म्हणजे इथे पंगत रहती ना व आता माहितच नहीं
हा मुक्कामाला रहते तिड
मुक्कामाला नाही रहात ती, येती ती तीन चार वाजता येती.
हा का.
हा,
तीन चार वाजता येडून निघाच्या मग ते बगशीने जाऊस्तर अंधार पडत असल
नाही पडत, दिवस मोठा राहतो. हा तरी दोन अडीच, तीन वाजता निघते समजा इथून
ह हा
चालायला लागलं ते थांबातेये का? डायरेक्ट ये आणि एक टप्पाला के म्हणजे इथून तर डायरेक्ट दोन स्टॉप मधेच टप्प होतो ना
रुकोगा असशी पळत पळतच चारात्या का?
नाही हो, आपण कसं गेलतो तशी चालत पळत पळत काहीच्
हो का म्हटले पलया अस बार बार बार बार चालत मग.
नाहीईन बरोबरन आणि तास येत समज आणि टेम्पू ज्या बाला चालना झालं ते आहे नाही तर मग टेम्पूत बसून येत.
हाव का?
हा असं लहान लहान पोरं बाई सारखे राहते ना ते के वयाचे
हम् हम्म
बई आता इकडून जाताना कस दखलत बरं का पोहरायचं
हा हा
चालतील पण जेव्हा ते बारेला लागलं का
नाही बाई तिथे लय अवकाळ आहे मग.
तिथे अवकाळ ए म्हणे, तिथे पोरं दपते म्हण लगेच तयारी उचलून घ्याल पुढेच जात मग आपल्याला
नाही नाही उचलून घ्यायला म्हणजे आपणच दबवतो लगि पुढून मागून सगळं प्याक राहतं तर श्वास निघायचं मुश्किल होत
हा
आता गण लोकं चालले घेऊन मोठ्या पंढरपूरला
हा आता जाताना
जायचं स
ईड येलते, यांनला जायचय ना?
हा हा हा
इंड येलते इचारला? हम्म, जाऊ म्हणे आपण म्हणत होत्यात
गेल्या वर्षी बी गेलत्यां?
हा ना, त्यांच्याकून चालन होत म्हल्यावर मग आपल्याकड होऊन दे म्हणा आ
तसं आपल्याकुन होतच ना मग.
हो ना मग तेच ना तिड बी लय गर्दी म्हणत्या, नाव दिसत नाही, मागचं पुढचं काही दिसत नाही.
कुड
मोठ्या पंढरपूरला.
मोठ्या पंढरपूरला ह इदच एवढी म्हटलं तर आपण आता पहिली नई आजचे दोन वर्ष
हा बाई तीड तर नसत तस माझी इंतिहन जात्या ना. तर म्हणें अस खाली पाय टेकत नाही म्हने टेकत. डायरेक्ट वरची वर तरंगत म्हणे माणूस अस माणसाला माणूस नुसत असं घसत म्हणे. खाली जर काही पड म्हणे. तर डायरेक्ट सोडून द्यावा लागत म्हणे पण खाली नाही वाका लागत. आपण म्हणू एक आदा चप्पल राहिली ये पड आणि ते पड काही घ्यायचंच काम नाही म्ह डायरेक्ट खुनलून जाते म्हने लोक. इतकी म्हणजे अण् तुला सांगा ते. पुढं काहीच दिसत नाही मागा काहीच दिसत नाही कुणीकडच नाही नुसत्या डोक्याच काते म्हणी अशी
हा मग आता काय डोके चमकते सगळे ना आता आपण इथंच गेलो इथंच किती गर्दी होती.
हाव नाहीड तरी बरय बाई पण तिड ना लईच त्या गर्दीमुळे बी वाटत हो असं वाटत. अन् का लोक काय कळतच न त्या जालं जमलं ते जात मदी नाय त मग कळसच दर्शनये किती क मागूनच
गर्दीच राहती बाई. कितीचे काम झाले
ये रे भी तीथ ते दुपारच्या जेवण राहतच.
हां दुपारचं जेवण म्हणजे आपल्यातल्याच दिंडी वाल्यातल्याच एक दोघी गंज्याला. करता करायला कोण नसल. तर मग दिंडी आल्याला फोन कर त्या दोघी जणी पाठा पुुढं सयपाकाला. कोणी दोघी, तिघी जात्या मग स्वयंपाक करू लगायला.
नाही ना आता हिरांशी गेल्यावर्षी वरण केलत आणि पाच किलोच्या पोळ्या दिलत्या
इड का म्हणजे गरम करून देलत का?
जेवलो होतो ना तेव्हा.
हा तर तुम्ही घरून दिलंत का वरण ते.
ईदस नाही ईदस जेवले होते न ते दारापुढ.
हा नाही मग त्या नाही. ममीन केलत पेशल का
नाही म्हणजे त्यानी वरम पेशयल केलत दोघा मिळता केलत पेशल केलत कोण. पण मग आम्ही पेशल पाच किलो अस पोळा दिलत्या. त्यांच्या बी करू लागलो होत हा.
ह बरंय ना बाई. तुमची जायचं न करायचं ल दईन आहे ना?
मागचे भांडे राहिले ते न घासून घेतली होती.
आता ते जायचं बिन त्याच दिवशी. तयारंच म्हणल्यावर, म्हणून जरा राडाच होतो ना?
म्हणला जायचंच आहे तर मंग, गेलोच मग आम्ही म्हणलं, जायचंच आहे.
हा, बोल. आणि त्यांचं मग, त्यांचं त्या घरीच करत्यात मग समजा पोळ्या दरवर्षी.
नाही ना हो मग. समजा नाही कोण राधाबाई बोलवलेली होती, इकडं बंडूची बायको बोलवलेली होती
हा का?
तिकडूण धनगराच्या मळ्यातल्या, बोलवल्या होत्या दोघीजणी. तिथं धोंडूआण्णा ची एक सून होती.
हा.. तेच म्हणलं मग?
हं.. आमी दो, आम्ही दोघी सासू-सुना होत्या. हीरामावशी होती, पूजा होती.
येत्याल मग, करू लागायला म्हणल्यावर. हम्म्.. बरंबाई, दिंडीची मजाच वेगळी राहती पण.
हो. नाही बाई गं बाहेर राहता आम्ही माहिती, खायला राहतात राहतात ना आम्ही त्या दिवशी उठून, साडेतीन-चार-पाच वाजता उठून आं घोळी करून, भांग-शेक करून, परत पै पंढरपूरला आलतो.
हा ना?
आम्ही बाया माणसं, बाया माणसं ह्यातले ते बरेच लोकं गेलते दिंडीतले म्हणजे, ज्याला जायचं असेल त्यांनी जाऊन यावे.
येवू का वर? एगदा चालायला लागल्यावर, काही नाही वाटत.
काहीच नाही वाटत ओ, उतरायला काहीच नाही वाटत.
उतरताना काही नाही वाटत, चढताना थोडं जड जातं. पण उतरायला काहीच नाही वाटत, पळंतच उतरतं माणूस.
हां. नाही असं काही नाही. पावसानं ओलं होवून ना, जागी-जागी पत्रं पण आहेत त्याला.
अ.. हा का?
कुठं आहे? जागो-जागी.
हा, है ना! आता उभ राहिला, आता आहेना सोय. हम्म.. पहिल्या नव्हतं तर आता आहे की, अलीकडून पायऱ्या-पायऱ्याला.
हा जावू, असला टाईम तर जावू.
किती मिनिटं झाले?
पाहत्या
आं?
पाहू राहिल ना, आता होईनाच कट. अकरा मिनिटं, सोळा-सतरा सेकंद झाले.
हा होईल ना, दोन-पाच हेच्यात.
आता भाऊच्या फोनवर करीन मी, भाऊ मग घ्या फोन.
हम्.. बर बर. करु ना मग त्याच्यावर? तरी एकीकडे, झाला पाट. ह. हं एकावर एकेक झालं तर होईल ना ओ, ती अंजली म्हणल मला लावलं
मग घेऊ द्या, तोपर्यंत.
कोण बोलला?
नाही हो, तुमचा फोन द्या ना. भाऊचा तुमच्याकडे घ्या.
नाही ते नाही म्हणून राहिले मी. अंजली म्हणून म्हणलं त फोन नाही लावला मला
हां
तीन बी करेल ना ते आ
केलतंन तवा आला का काय नंतर